हा, ऐकू येतेय काय?
हो, आल ऐकू. काय करू राहिली?
आज कुठे गेलते त?
आज गावातच सर्वे चालू आहे. त नवीन गट, हा. हो का? आमचे नवीन गट तयार करणं चालू आहे आत
हा म्या मन माहित नाही तुम्ही घरी या म्हणन आज? म म्या
ष्ट करून राहिली ना गावात.
हा.
गावात गेलती हां, मग कायतं.
हम्म आमचा एक करून द्या ना, चर्म करवालीचा यक.
आ.
आमचं चर्मकारवालेच एक करून द्या न म्हटलं.
जन्माकार म्हणजे,
आमच्या चांभाराईचा एक गड बनते जसं, दहा जणी हाव आम्ही.
नै ना आता एक, दोन दोन गट होत नसतात ना.
व्हती नाहीत काय?
नाही ना, दोन दोन गटत जमत नाही ना.
हम्म. आमच्या जवळच बिचारे, तुमचं सवलत ये आम्हाला चांगली.
हो काय.
हम्म.
नाही ना.
हम्म ह्या गटाचं तरी काय. नामोनिशाणच नाही की, मिटिंग नाही काही नाही. आमचे सचिव अध्यक्ष काही बोटच नाही घेतं, काय करता आपण सांगा.
सचिव गोष्ट घेते. तुमची ते गीताबाईच काय झालं तर, आल्या काय त्या गावात.
गीताबाई आलीच नाही ते गावात वाटते अजून, गीताबाईच्या घरचा बुवा असते फक्तं. तर बुवा असते म्हटलं, गीताबाईच्या घरचा.
मग ती गीताबाई हजर पाहिजे, बिचारावा आता.
हाव का, आता म्हणजे असं काय आहे?
ते गट, हा तर ऑनलाईन लाईव्ह फोटो घ्यावं लागतात ना सगळेचे.
हांव काय.
हां.
मग त्या बाईचा नंबर असेल ना तुमच्याजवळ.
माझं जवळ नंबर आय तिचा, मंग लाविन मी फोन तिले. त्या पुरीच आहे त्यांच्या हां, त्या बयेच्या पुरीचा आय.
हम्म. आमच्या ज आमचे कसे पैसे अटकले तस ते पैसे दिले तिनं, की मग इईले मागतो आश्विनी ल पैशेय. अंजली जवड पैसे आहेत आमचे, कि दोन तीन हजार अटकेल. हम्म.
हां.
देते नी बिचारे बाया लवकर पैशे. हम्म,, धड कोणतंच काम नाही होतं मग.
स्वयंपाक झाला की, नाही आज लवकर मग.
आज घरी येत नाही घरचे, आत्ता आले ड्युटी वून.
हो काय.
मग आता जेवणं झाले, आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला थोडा टाइम ये.
हो का, नाही तुम्ही लवकर करत असता म्हणून म्हटलं.
नाही बाई आम्हा लवकरच पाहिजे, आता ल तुमच्या संग बोलून राहिली लसून काढून रायली.
हो काय.
हम्म.
हम्म.
काय करता मग नायतर कराय लागते की नाय एकदर खायला लागते आणी कराय लागते.
बरं काळजी न लवकर असं काय व काय.
जीवावरच येते माया मला साडेसात वाजता झालंयि जमतच नाय खायला लागते ना. काहीच नाय च नियम आय आमचा साडेसातच जेवणाचा.
हो ना.
हम्म, हे गटाच कितीक दिवस ठेवायच? चालू आय आजून हे आपलं कार्या ॲपचं?
कार्या ॲपच आता काय माहित बाई कितीक दिवस चालू आय आणी कितीक दिवस नाय.
मला याच्या आरत बिचार ते एक कार्य केलं मीन त्यातलं ते पूर्ण झालं.
हां.
ते तीन कार्य येलेत की नाई ती.
हां.
तीन कामं आयलेत त्यातले समजा आता ह्या बोल्याचं होत तर हे थोडसर राहिलं माया बोल्याच फोनवरचं.
हो काय.
अन् ते हिडिओ
म्या तुम्हाला एक केला आणि त्या अशविनीले केला फक्त, ढोकणींले बस दोनच फोन आण दोघीच चार पाच खेप. तर ते रेश समजा तस पूर्ण झाली थोडस बाकी आय. अन् एक तो दुसरा व्हिडीओ होता त्याच्यात पाहिलं, ते व्हिडिओ ऐका म्हणते मन उत्तर दे. हो किंवा नाय दोन ऑप्शन येतात कि नाय हो नाहीचे.
ते झाले एक पूर्ण तिसरं केलं तर ते म्हणते की तुमचे नापास आय म्हणते, अयशस्वी झाले म्हणते तुम्ही याच्यात.
हो काय.
म- आता काय करायचं त्याच्या पुुढे अयशस्वी झालं त?
आता मी तर तिथपर्यंत तर गेलीच नाय ना अजून. फोनचच चालू आय मला अजून पंधरा कॉल करायला लागतात मले हो पंधरा कॉल करायला लागतात ना. पंधरा झाले हा आता व सोळावा कॉल आय तुले केला मी हा आता कॉल झालाय की सोळा कॉल होतात मग चौदा कॉल राहतात माले करायचे.
ह
हा.
आता उद कुठ चालल्या म?
आता उदे गट करी आले
हॅलो.
हा घट करायला चालली म्हटल उद्या गावात घट. आता तुम तुमच्या घराच्या इकड मले टाईम पाहून येईन मी आता टाईम भेटते नाय भेटत. गट हा.
झालीत का अठरा सेकंद?
आ?
अठरा सेकंद झालेच ती ना?
नाही ना पाहिले किती झाले अकरा झाले, पाच मिनिट झाले फक्त. पाच मिनिट झाले म्हटलं फक्त. हा
हां
गोवा आता पाच मिनिटा खांडोळीची भाजी केली काय? आम्ही ताज हं. हां आम्ही म्हटलं आम्ही दुधच आणला, दुधपोळी जीव म्हणत की म्हणत दूध आणलं तेनं सकाळी वांग केलंत, आता म्हणत दुध जेऊ म्हटलं आना मग दूध आना तेन दीड लिटर दूध आणलं.
वरण दूध घोटल की होऊन जात, तुम्ही काय चव बघून राहता.
हो
दोन दोघी मायलेली आणि दोघ जण ते बापलेक, चौघात दीड लिटरात मस्त होते.
मस्त होते
कसंही खा
कसंही खा
हा त्याकी पोळी संग जेवावच पडते. आवड पाहिजे नव त्याची, आवड असल तर मग करते माणूस
हो आमच्या आती तसे दुधपोळी तेले जास्तच आवडते. हप्त्यातून एक वेळ हाफ त्यातून एक वेळ पाहिजेच फक्त आमची भाजी वाचते एका टाइमची.
हा ना तशी ती भाजी म्हटलं किणी, साठ सत्तर रुपयाची होती.
सांगा बाई
उलट चांगला हाय न दुधपोळी खाणं उलट मस्त आहे नई भाजीपेक्षा, टेन्शन नाही. दहीपोळी खाल, दूधपोळी घालून शरीरासाठी चांगलं प्रोटीनचं पुरो
हो प्रोटीन, कॅल्शियम चांगलं भेटते याच्यातून
हम्म मंग दूध किती महाग झालं माय आपल्याच्या इथ दूध महाग हाय एवढं, आमच्या इथ नई बाई एवढं जळगाने महाग दूध बरं
आपल्यासाठी महाग हाय
आपल्यासाठी सगळं महाग व्हायलय तिकडे नई बाई जळगाला एवढं दुध महाग
महाग हाय आपल्याती
तम पण दुध येऊन राहिले आता
हम्म पाण्यासारखं दुधही देतात. पहिलं कसं बिना पाण्याचं दूध देते, आता दूधही नाही येत पहिल्यासारखं येते काय?
पाण्यासारखं दूध देऊन राहिले.
हॅलो
हा बोल नाय
म्हटलं कटला की काय फोन
नाही वो चालूचं
हम् हाव बर
या कल्पनाबाईत झाल्याय का मंग गोतमारीचं?
नाही तेच झालं असत नाही त्या दिवशी चालू
माझ्या भारतीचा
भारतीचं भारतीचं ही निऊन राहिलं.
हे जुमडे मिंज सायक झालं तिचं.
नाही बाई काय माहीत नाही बाई मग मले झालं की काय तर.
तस तिझ सांगितलं होतं मी तिला म्हटलं फोन कर म्हणून तर करतो म्हणून त हो म्हणे. काही केला नाही बाई फोन मग. तिने नाही केला मी नाही केला तिने हो.
ते काहीच नाही बैर म्हटलं ते किती काही करा तुम्ही.
हां.
ते शेवटी ते त्या त्याच्याच्या हेच्यातचं जाणारंच ते.
हां. तेच्या-तेच्या याच्यातच जातात बरोबर आहे ताला. त्याच्यासाठी आपण किती चांगलं करा त्याचं. शेवटी ते आपल्याला दूरच करतात.
हम् मग गोष्ट देऊळ-देवीचा मला मी भले तुमची गरज असेन तर या मा
हा.
हम्म. आज काल कोणी-कोणाचं न दील पुरंत लोकचे. हम्म तुम्ही मान देत नसलं तुम्ही तुमच्या नंदी येतो अशी गोष्ट आहे आता होईल.
हो.
हम्म.
ठीक आहे ठेवू मग आपला टाईम टाईम आहे पण एक मिनिट टाईम आहं आपल्यालं.
हा असं काय?
हो, हो आता ठेवला तरी चालतंय आपलं बोलणं झालं चांगलं.
हम्.
हां ठीक आहे.
हा.
ठेव म.